ऐकतोय का
हो, येतो येतोय बोला
तरी लवकर आवाज येतो ह्याच्यावर असं लई वेळ लागत नाही,,
हा नाही ते रेंज प्रॉब्लेम मुळे होत असेल ना,,
मला वाटतं, ना यांच हे पण हेडफोनला यायला पाहिजे ना नाहीतर, लय ताप होतंय ना ते फोनच त्यात पण बोलत बसायला हेडफोन हे सकाळी त्याच्यात नाही राहिला
हम्म बरोबर
आणि काय म्हणताय-
काय नाही बाबा तुमच्याकडचं
निवांत,,
निवांत आहे काय करू मग येत नाही, माला तर दुपारी जेवलं की झोप लागत्या
हा हा
हम्
होय, आपण गेल तसं आंबोलीला आता काय माहीती पाऊस हायका नाही
आहे ना मग, आधी एक पाऊस आहे मग ती काय सवत पाडा धबधब्यालाच ट्रीप काढणार आहे मॅडम आमच्या आता मंगळवार बुधवार
कुठल्या धबधब्याला,,
सवत पाड्याला सावंत कड आहे की तीथ सात धबधबे आहेत तिथं,,
हा हा कावळा साचच्यां तिथं व्हय
सात धबधबे गारगुटीचे तिथं
कावळसाब म्हणतात त्याला गारगुटीच्या तिथं नाही ते आंबोलीच्या तीथं,, ला म्हणायले.
हम् तिकडं नाय तू हिकडच म्हणते मी तिकड नाय हेनी म्हणत होते दादा आल्यावर जाऊ म्हण. म्हणल त्यो कधी यायचा तुम्ही वाट बघात त्यो येतोय म
ते त्याज काम बघुन येतोय म्हणलं तुमी बघा म्हणल वाट इथं बसुुन.
तेच की आलं गेल तर जाऊयात आंबोलीला राहायला जाऊयात.
हम्म राहिला काय जाते आमचे दोन लेकरं घेऊन.
घेउनच की मग.
तेच कि मग दोन दिवस, येत नायत ग तुम्ही.
कोण?
तुम्ही आल्यावर काय वाटत नाय जायला तुम्हीच की.
हम्म.
तुम्ही कुठ येतायसा आता?
मग कोण होतं मध्ये एवढ्या दिवस?
आग इकडं कुठ यतायसा म्हणते गं म्हणजे आता सारखं कुठ येण होतं मधीच येउन गेलाय मग तेव्हा मग नाय का आली मग?
तेव्हा मीच नव्हते ना.
हम्म, मग तीच सांगायली नव ती आता कुठ एवढ आवर्जून येन होतय.
नाय होत आता कायतर कायतर असतय.
यायचं म्हनतो मी पुढच्या महिन्यात.
हां बघू की आता.
हाय गाडी शनिवार रविवार सुट्टी असती.
होय जवळ हाय व तुम्ही.
शनिवार रविवार सुट्टीच हाय की त्याला काय हुतय?
हम्म, बघायचं आता काय काय आता.
शनिवारी सकाळी निघायचं पहाटे येताय दुपा
हा बघू.
शनिवारी संध्याकाळी जायच आपण.
हम्म.
रिसॉर्टला रविवारी राहायचं रविवारी संध्याकाळी निघायचं.
हम्म, बघुयात की काय काय ठरतंय.
मग?
रंज्याला किती फी आय धबधब्याचा ह्याला जाणार हायत त्याला?
आता बुधवारी जायचं म्हणाल्यात मॅडम जाऊया म्हणून बघू काय होतय माझं.
कंटाळा येतोय मला.
किती फी आय?
फी च काय हजार रुप
जाऊन येऊन?
जाया यायचं जाया यायचं गाडी खर्च.
जेवायचं काय माहिती आता त्यातच असल. अजून काढंलो नाही आम्ही, फक्त हजार-हजार रुपये कांट्रेशन काढलं.
अं.
मग पोरांचं कसं होतय हेंनी जर गोव्याला जाणार असतील तर माझं कॅन्सलच कराव लागणार. हेंनी जाणारच हे सोड. पण पोरानला लागतय या दोन्ही-दोन्ही घरातल्यांच्या जीवावर टाकून नाही जाऊ शकत आम्ही फिरायला. ते आणि म्हणनार नवरा-बायको फिरायला लागलीया आमचे जीवावर पोर टाकून, असं आणि वेगळे-वेगळे आहेत का?
तुम्ही काय सकाळ जाऊन संध्याकाळी येणार असेल ना?
आवो हो पण ती होतचं की गं दिवसभर पोर टाकून जायचं तेंच्या अंगावर मला हेंनी म्हणलेत तु चिंंट्याला घेऊन जा म्हणून, ते पोरगं बसत नाही गप्प बाई.
हा.
ते म्हणलंय मला मी बसतो मम्मा गप्प म्हणे.
कुठले काय बसत्यात बाहेर आलं की चालू करत्यात.
लई कडू होत ते.
हम्म. हे पर्यंत हो म्हणत असत्यात.
अं.
येई- पर्यंत हो म्हणेल ती आणि परत आल्यावर चालू करेल.
हा गं बई कडू होते, त्याला न्ह्यायच म्हणलं क-नि बघितलीस कि नि पिक्चरला गेलतो तवा. कसं करतो तो परेश, त्याच्यानंतर बी आम्ही अजून कसं हे ना तुम्हाला पोरी अन् पिक्चर अभ्यास काय करीती.
हम्म हम्म हं.
लहान मुलं खायचच, पेयचंच पडलेलं असतं याला.
टिबुली
हे घेल कि, हे म्हणले तिथे धबधब्याला तिथे काही भेटत नाही म्हणले खायला, प्यायला. तिथं गेला तरी यो, गप्प जायचं फिरून यायच म्हणल. हो सांगितलय मी, येत असलं तर गप्प बसायचं म्हणलं.
हॅलो.
येतो म्हणले.
त्यो ऐकतो व्हय, येतय ते लय कडू हाय, काल मला म्हनतोय शाळेत सोडायला जातांना त्याला म्हणजे कसं असतय सोमवार, मंगळवार त्याचा पप्पा लवकर जातोय ना मग मला शाळेत सोडून परत तिकडे मागच्या रस्त्यांनी मग इकड ऑफिस यावं लागत सकाळी.
ह्म.
त्याला साडे-नऊलाच घरातून निघाली होतीे मी घेऊन त्याला, काल सकाळी. मग त्याला रस्त्यानं म्हणलं एवढा आठवडाभर कर बाबा, एवढा आठवडा, दोन आठवडा आपण जाऊ चलत म्हणलं चिंता परत मी गाडी घेणार आहे, मग त्याला गाडीवर सोडीन. मला काय म्हणतंय, त्याला असं म्हणलं ग मी.
ह्म.
मला काय माहिती म्हणतोय माहितीय का चलताना, ये बाई गप चल आपलं चलत, कुठं तरी ठोकशील-बिकशील मला नेऊन.
आई. तितका आगाव आहे, तेला पण खात्री नाही ना?
म्हणतोय बघ. ये बाई गप चल चलत चालल्यास त्याला तर सोडत जा. जाऊदे तिकडं, कुठं तरी ठोकवशील-बीकवशील गाडीनं आणि मी काय तुला कधी बघितलं नाही चालवलेलं. म्हणलं तुला काय माहिती म्हणलं मी चालवलं नाही म्हणजे मला येत नाही असं होतंय होय रे म्हणलं चिंट्या.
हम्म.
म्हणतान नको गप्प चल आपलं चलतचं कुठं तर ठोक वशील मला बी पाडशील तू बी पडशील उगंच बसायचं होईल घरात अन् ते असलं कडू पोरगं हाय.
तीच आहे गं आजकाल जेवण राहुदे.
आ.
म्हटलं असेल सेकेंडहॅंड बरी आहे मग राहुदे मम्मी ठोका बिकायची कुठं तर.
हा म्हणतोय कुठंतर ट्रकला बिकला ठोकचील जणू तु घेऊन गाडीच. मला बी पाडशील तू बी पडशील गप चलत चल मी येतोय नव्हं चलत म्हणतोय.
जा म्हणावं चालत मग गप्प.
मी म्हणलं मग तुला नेत नाही मी, बारक्याला नेते शाळाचा बारक्याला शाळे घातला त्याला सोडवित जाईन. हा न्या जा त्याला न्या जा, मी काही येत नाही तुझ्या गाडीवरनं.
किती नालायक आहे बघा.
लय खुळं आहे पोरगं अगं.
बोलायला ऐकत नाहीत.
ऐकत नाहीतं हम् शांत झालयं आता कळतंय सगळ त्याला. अता ती एक मांजर पाळली. त्या मांजरीच्याच मागं पुढं, घरातच की ते मांजरीच्या मागं पुढं ती मांजर बी हेच्याचसंग असती पांढरी गुबगुबीत आहे सश्यावाणी.
आणि झोपते कुठं ती?
तिथंच घरातच तिथं मम्मी- घाण नाही चांगली आहे स्वच्छ आहे पांढरी शुभ्र आहे. ह्यो चिंट्या काय करतो आभ्यासाचा टायमिंग झाला ना हेचा संध्याकाळी त्या मांजरीला उचलतोय तिथे कपड्यात नेऊन कपाटात ठेवतोय.
कपाटात.
हा त्यांनी तरच केला म्हणलंण सनत्या चल अभ्यासाला. काय कराय लागय बाय म्हण तिला उचललाय त्या मांजरीला अन् इथं बस म्हणत तू कपाटात. आणि त त्यांच कपड्याचा आमचा खालचा हॉलचा कप्पा नाही का त्या कपाट्यात ठेवलंय त्याला तिला. आणि ती बी गोबरी तशीच बसली त्यातच गप्प बसली ती बी. आन आला वरी अभ्यास- तीच्यावर झाकून ठेवलाय आणि, ते चिक्कीच्या कपडे चिक्कीच्या कपड्यात ठेवलाय.
इ तेची केसं गळत असतील की.
नाही गळत. आणि चिक्कीची चिक्की चिक्कीच्या कपड्यात ठेवलंय तिला झाकून, चिक्कीचे कपडे वरून झाकलेत तिच्यावर. आणि ती बी गप्प गप्प झोपली गुबरी तिथं, आहे एवढीशी खरं. अन् वरून अभ्यास करून आलाय अन् आमचा पप्पा होता घरात, म्हणतोय मांजर कुठेय मांजर कुठंय? इथे म्हणलं कुठही ग्याला यांना कपडात बघते हाय की तिथ झुपलेल मण आमचं पप्पा हसाय लागलंव म्हणतूय कवा ठेवलंस. - -मांजरीला या ते म्हणतोय मगाशीच ठेवून घेलतो. तुम्ही अभ्यास करायला जाताना. दोन तास ती मांजर बसली होती बघ तिथं कपाटात गप्प.
द्यायची सोडून कशाला ठेवलायसा म्हणाव मांजरी काय शान्या नसते.
बाई ऐकतोय पोरगं परवा त्याला वाटलं त्या मांजरीला कुत्र्याने तोडत घालून नेलं काही की कसला आरडालता मोठे मोठे दंगात- करालत. माझी मांजर गेली माझी मांजर गेली परत ती शेजार तिच्या घरात गेलती तर पोरिणी आणून दिली आव आमच्यात आलती. त्याला त्या मांजराशिवाय जमत नाही. शेजारच्या घरात गेलती या पलीकडं,
पोसल त्याला आहे काळ शेपूट आणि पांढरी मांजर हे. आ ती बारक्या तर आम बारक्या तर आमचा त्या शेपटिला उचलितय आणि फिकितय त्या मांजरीेला.
चावल बिवल अ बाबा म्हणाव.
बारक्या तर लय कडु उचलतय तिला शेपटीला उचलतय फेकतय चावताय की मग आ, चिंट्याच्या पायाला वरखडा मारला परवा.
मग इंजेक्शन आता.
कशाला इंजेक्शन मांजरीला नसते. नाही मांजरीचे नसतय काय कुत्र्याचं बितर्याच असत. मांजरे किती बि वरबडत असतेच मला एकदा ओरबडली होती लहानपणी. मांजरीे नसत काय काय ह ते चावली म्हण तसं नाही चावली ग, नखाचा वरखडा होता.
ज्याचं त्याला पाळीव देऊन टाका मग डोक्याला ताप लेकर लहान शहाण.
ऐकत नाही की चिंट्या आमचं.
दे टाकून म्हणव थांब मी आल्या टा,
ह्मम त्या अगती काय फक्त, आता आमच्या घरात बसत नाही ती बी लय कडू काही करुदी येत ती फक्त वास घेत. त्याला कोणी खायला घालीत नाही ना सगळीकडे गुंगार मारून येते इळबर गुंगारा मारते संध्याकाळी चिंट्या यायच्या टायमाला येते घरात. ते चिंट्या टाकतेय ना तिला दूध बिस्किट कायतरी नेऊन -
हम् हम हम!
मग ते चपाती भात असलं काय तरी देतात म्हणून संध्याकाळी तेवढी वास काढत येते संध्याकाळी नाही दुपारी येत नाही त घरात परवा तर बारक्या झोपलेला म्हणलि, चिक्की म्हणली बारक्या झोपल्याला पांघरून घेऊन अंगावर आणि तो म्हणली काक, बारक्याच्या अंगावर जाऊन झोपली म्हणली मांजर.
बाई फेकून द्या मनाव कशाला डोक्याला ताप.
दोन मांजराच्या, दोन बारकायच्या दोन्ही पायाच्या मध्ये आपली गरम वाणि झोपली म्हणलि मांजर,
फेकून द्यायची की उचलून कशाला मग,
चांगलीय ग लय गरीब आहे तू बघ शील तर म्हणशील बाई पाप लय गरीब आहे ग, तसली नाही ती पिसाळीली लयच गरीब हे ग, आपलं ब बघल तेव्हा झोपतच असते की, आता आज नाही का मगाशी बारकी टीव्ही बघत मोबाईल बघत बसल. बेड वर त्याच्यापशी बसली झोप. झोपली तिथंच, झोपती तिथंच लय गरीबय. हा बेडवर झोपती. संध्याकाळी आमच्या सासऱ्याच्या बेडवर झोपती त्यांच्यापाशी जाऊन हा.
घे परत.